हॅलो हॅलो. सर काय चाललंय? डबल आवाज येत नसल ना?
नम
आमचा आता काय पेपर लिहाय चालू आहे.
मग अजून काय? जीवन विवण झालं का नाही? आम्ही जीवन खाऊन बसलो मस्तपैकी. काय खाल्लं जेवणाला मग मक्कीची तती हार.
उद्या सपवणार फक्त
आम्ही काय ते अंडी खाली. अजून काय? तुमच्याकडे पाऊस वैगरे लागतंय का? पाऊस सध्या आमच्या इकडे थांबलेला आहे. कारण एनवयरमेंटल चें हिरवं. काय सांगू शकत नाही तस सगळी अडचण झालेली पाणी नाही काय नाही. मग तशी वाटली दापोली? दापोली दापोली तर आमची जिरलेली आहे. चांगलीच त्यामुळे दापोलीत आता काय कधी निगणीत अस झालेला आहे. तर काय? मस्त विजी ते भाईचं म्हणजे जीवावलेलं आहे आता. नाईलाजाने राहायची पाळी आल्या. हम्म हम्म हम्म हम्म. सुहाणी साळवीचा नंबर कनी इडिट कराय पाहिजे जरा. सरळ लिहायचं सुहानी साळवी. बंटी टाकलेल त्यावेळेस मी. कवा केलास? हम् हम्. करता ह. किती कॉल सिल्लक आहे तुझ्या अजून आ हा आठवा आहे आता सध्या घला दहा. मग पुढे आ वावले त हम् हम्.
ह. हम्म. मग तुमचं काय चल आहे काय करताय तुम्ही सध्या
े डिप्रेशन मध्ये व्हाय. दूर दूर आणि दूरत तुम्हाला कोणी मित्रांन धोका दिला आहे. मी तर नाही मैत्रीण सॉरी कता म्ह सगळ्यांच्या नावाला बी ए सीटा होतफो जी फॉरम भरलाय न्हव?
जिंदगी वर न मला ते गाणं आठवलं दुनियादारी मधलं.
काय सांगलास?
सकाळी हम्म हम्म हम्म हम्म हम्म हम्म हम्म्म हम्म. मग तुमच काय शाळाच काय चालू हाय?
नाही चाललोय आत जातो दररोज आज सुट्टी आहे.
आम्ही बी काय अभ्यास करत बसलोय.
बाबूजी जरा धीरे हम्म हम्म हम्म हम्म हम्म हम्म.
तुम्ही आता कधी जाणार?
मी आता घरी जाणार एक्झाम नंतर नाहीतर काय लवकर मग जाणं होईत नाही. एकदम तुम्हाला सुट्टी मिळाली का? सुट्टी बघायचं आपल्या हाय प्रसन्ना मॅडम देतात सुट्टी. दिली तर बरीच नाही तर नाही.
अजून अजून काय तुम्ही? आजचा दिवस कसा यूज करणार?
तर काय बघूवा. अभी कुछ फिक्स नाही हे. खानेका और सोनेका
खानेका और सोनेका.
पिक्चर पिक्चर एखादा बघ बताव चांगला. मला मस्त मस्त पैकी कप करळप करप व्हय. याच्यावरती लवकर नवीन पिक्चर हेच्यावर येत नाहीत वाटत रे वरती. सर्च कराव लागतात प्रत्येक पिक्चर साठी. अरे काय हेच्या वेब सिरीज किती आहेता. कचऱ्यासारखी आहेत वेब सिरीज. ह्यो वय आईचा ढोपर ह्यो.
वेब सिरीज म का नाही ऑलमध्ये शोधा लागलोय तर.
इंजिन ताई.
मूवीज बॉक्स जरा डेंजरस आहे आयश्या भावा. बहुतही डेंजर है.
आर आर आर ऑल ओके.